हॅलो
हा बोला.
हा. आताच झाल ते. तो पण कॉपी पेस्ट करून केला. दोन्ही वेळेला होईना. क्लिक केल की कॉलस क्लिक केलं की काहीच येत नव्हत. आता मुलगा पण करत होता दोन वेळेला काहीच येत नव्हतं आणि आता तिसऱ्यांदा झाला.
अच्छा अच्छा! ते माझं हे बंद होतं ना ऍप त्यामूळ नसेल दाखवत ते.
हा हा हा हा हा.
ते अॅप मी पण ओपन करत. नाही तोपर्यंत तुम्ही कॉल केलेला मला दिसणार नाही.
हा असय मला कस जास्त एवढ कळत नाही. एवढ बाकीचा काय वापर नाही हा नाहीच की होय. त्यामुळे एवढ जास्त. फोनच पण काय एवढ व्यवस्थित जास्त कळत नाही त्याला विचार. तो करतोय नवीन काय असेल तर.
हो का बरं नवीन नवीन शिकायला पाहिजे.
नविन शिकायला पण पाहिजेन मुलांना कस. माहीतच असते ना ऑलरेडी मुलांना सगळ.
हो हो. मी पण हिला आणायला गेले तिला क्लास लावलाय ना छोटीला माझ्या. तर मग मगाशी तुम्ही लावलेल तेव्हा घ्यायला गेले म्हणजे सोडायला गेलेली.
होय. अरे कट झाला का हॅलो.
अ त्यामुळे नाही नाही आहे चालू आवाज नाहीेत का.
आवाज मला हा आला नाही थांबला थोडा वेळ हा.
ते
हो हो हो.
काय करतय झालं का चहा वगैरे.
होय होय चहा वगैरे झाला की आताच तो कॉलेजवरून. आला की लगेच त्याला चहा वगैरे. आता भिजुन आला आज सकाळी. पाऊस नाही म्हणुन टोपीनेली नाही रेनकोट वरून फक्त घालून गेलेला. मग आता डोकं भिजल होय.
आवाज कसला येतो बॅकग्राउंड वाईज काय.
आ इथं हा हे चालू आहे आमच्या इकडे बांधकाम चालू आहे.
हा.
समोरच समोरच आमच्याइथ मोठा प्रोजेक्ट आहे.
हो का मला वाटल काहीतरी काम करत कारण की ते याच्यामध्ये होताना रेट.
होय होय होय तो दिवसभर रात्री. पण रात्र पाळी करतात खिडकी हा खिडकी आता. उघडली होती मी खिडकी उघडली जास्त आवाज येतो
हा
आता जरा कमी येईल.
हो आता नाही येत आहे थोडा कमी येतोय.
ते आता फार त्रासदायक झाल आहे मोठा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ते होय खूप. होय हाय स्ट्रीट व्हायला लागले बिल्डिंग खूप आहे तिथे. अकरा अकरा मजली बिल्डिंग मोठ्या होणार आहेत चार पाच मॉल वगैरे होणार आहे.
अ मोठा कॉम्प्लेक्स आहे म्हणजे ते. हो का? ते पाऊस पण भरपूरे, त्यामुल पण त्याचा पण आवाज असतो ना.
होय. आत्ता थांबला आत्ता पुन्हा मोठ्ठा आलाउता.
हम्म.
आत्ता थांबला पाऊस.
हो का? तेच. मग बाकी काय म्हणताय?
काय नाई. आता स्वयपाकला चालू करायचं. हं हं तो आता बुक भूक लागलीय म्हणतोय कायतरी बनव, मग आता जरा म्हणलं काल मॅगी बनवली हुती म्हटलं आता जरा कायतरी बटाट्याची भजी वगैरे बनवते म्हटलं. आलं की जरास मिस्टर पण येतात थोड्या वेळाने, अ हा, मग दोघांचं काय तर काय तर खायला करायच आता गरम अ हं मग स्वयपाक अ हं.
तेच ना आपलं चालच अस त एक काम झालं की दुसरं करायचं. घरी असलं तरी पण. हो.
आणि आमच्यात कुणाला असं बाहेर खायची नाई आवडत सवय पण नाययाय आणि तेच य होत नाय. सण होत नाय खाल्लेलं. काय
घरी. चांगलंय. मग तुम्हाला जास्त त्रास होत असल पण.
होय. आवडतंय पण करायला. हम्म. आवडतय. हं हं म्हणून करायचं मला मुलगीला. आम्हाला आवडतंय सगळं बनवून खायला.
रेसिपी करायला आवडतात. तुमचे कुठले कोल्हापूरचे स्पेशल रेसिपीए तांबडा पांढरा रस्सा का? कसा करतात तो?
पांढरा रस्सा ना?
हा दोन्ही पण
हा. आपलं चिकन किंवा मटन जे तुम्ही आता खाताय नॉनव्हेज मधे, ते आपण पहिल्यांदा शिजत टाकतो ना फोडणी करून कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट घालून.
हो.
तेव्हा त्याचं ते सूप निघतय ना?
हम्म.
फक्त पांढरा रस्सा करायचा असेल तर त्यात हळद नाई घालायची. हा आणि मग ते गाळून घ्यायचं तुम्हाला जी तक हवाय किंवा त्याच्या निम्म घ्यायच आणि नारळाचं दूध काढायच. जेवढं ते तुम्ही सूप काढलय ना, तेवढं.
अच्छा. तेवढंच त्याच प्रमाणात घ्यायचं का तो पण?
पुढं झालं तरी काय प्रॉब्लेम नाय तसं आणि जर तुम्हाला घरचा मसाला हवा असेल तर मग काजू, पांढरे मिरे वगैरेत हे भिजत घालायचं.
अच्छा. म्हणजे जर खोबरं नसेल, ओल खोबर तर मग घरच तो करायचं. हम्म हम.
ते दूध काढून घ्यायचं आणि मसाल्यात काजू घाला आलं लसूण पेस्ट घालायची. आणि मग तेची पेस्ट बनवून घ्यायची. पांढरे तीळ, काजू, हे सगळं भिजत घालून ते मिक्सरला लावून. बारीक एकदम पेस्ट करायची आणि मग थोड कांदा आल. आणि ती लसणाची वगैरे पेस्ट भाजली ना मग त्यात ते घरी बनवलेलं मसाला घालून. दूध आणि ते सूप आहे ना ते ओतायचं त्यात. आणि मीठ घातल्यानंतर हा पण त्याला उकळून चालत नाही. गरम झालं की बंद करायचं अन् जेवताना पुन्हा. अ गरम करून घ्यायचं फक्त उकळायचं नाही त्याला.
हा हा उकली येऊनच द्यायची नाही तेला.
हा आणि रेडी टू कुक. चे आता आलेले आहेत. मसाले तो मसाला मग नुसता लसूची पेस्ट घालून तो होतला ना तेलात.
हम्म.
मग नुसतं दूध नारळाचं.
हम्म.
आणि हा सूप ओतायचा आणि मिठाचं प्रमाण ते आपल्या ह्याच्याप्रमाणे घालायचं. रेडी टू कुकचा आणला तर बरं पडेल. ह हा हा हा पॅकेट असते. पांढरा रसा असं लिहिलेलं. तिकडं मिळत असेल की?
हा भेटत असेल बघायला लागेल डिमार्टला वगैरे आता असतं ना अव्हेलेबल.
ओके.
हा
आणि आपला रेग्युलरचा हा रसा असतो तो आपण तीळ खोबरं. हा जो मसाला बनवतो आहे ना सुक्यासाठी. तो का हच्यात भाजायचा. कांदा टोमॅटो घालू आणि तो मसाला घालून मग लाल त. कड घालायचं. तो तांबडा हा हा घरचा धने जिरे किंवा हा हा काळा मसाला वगैरे घरी असला तर किंवा मग चिकन मसाल्याचे पॅकेट पण मिळतात.
हा हा ते भेट.
ते घातलं तरी चालते पण बऱ्यापैकी धने जिरे वगैरे घरातलं असते ना.
हा त्याच करायचं का? सुका मसाला करून घ्यायचा तसा ते भाजून.
ठेवायच जरा भाजून धने जिरे लवंग दालचीन.
अच्छा म्हणजे तो गरम मसाला रेडी होतो.
हा तो घरी घरचा ना त्याचा वास कधी जातच नाही. मिक्सरला बारीक करून मस्तपैकी.
मग त्यात शाई जिरा वगैरे सगळं टाकतात का? अच्छा आणि ते सगळे. खडे मसाले जे ते फूल वगैरे असत ते ते सगळं टाकायचं.
हा ते सगळं घालायचं आणि एकदा मिक्सरला करून. ठेवलं ना धना जिराची भात सेपरेट ती क एक सेप टच बनवून ठेवायची आणि हा काळा मास धने. जिरे हे मिक्सरला बारीक करून ठेवायच, म्हणजे रोजच्या भाजीत पण आपण ते घालू शकतो. बाहेरच विकतच सगळं मिळतय पण कसं ये, चव पण कमी असते, वास पण कमी असतो, त्याला.
हो हो बरोबर ये.
होय की नाही हा घरी केलेलाचा, वास जातच नाही कधी.
हो. त्या दिवशी मी तेच बिर्याणी मसाला आणलेल, तो मिक्स म तर एवढा हे नव्हतं वाटत, आतमध्ये ओलसरच होता तो, अ पण असं जी टेस्ट यायला पाहिजे, तशी आलीच नव्हती त्या बिर्याणीला. तर म्हंटलं, पहिले तर सुहानाचे वगैरे भेट हा हा फक्त मिक्सर होतं ते, ल. म्हणजे सगळंच एकत्र होतं ते ते आता पनीरचं वगैरे भेटत ते, मिक्स पनीर मटर म साला वगैरे असा.
तस्सा नाही आणायचा, हा चिकन बिर्याणी मसाला फक्त लिहिलेला असत. तो कोरडा मसाला, खूप छान आहे त हा. खूप मस्त ये ते. फार तर मी फोटो पाठवेन त्याचा, चिकन बिर्याणी मसाला. आं, आणि साधा पुलाव बनवायचा असल त्याचा पुलाव मसाला म्हणून असाय, तो आपण गोड जेवण करतोय ना? तेव्हा तो वापरायचा आणि नॉनव्हेजला चिकन बिर्याणी मसाला वापरायचा. तुम्ही साधा मसाले भात केला ना, तरी सुुद्धा तो तुम्ही बिर्याणी खाया लागल्यासारखं वाटतय.
हा आनेल मी तो, मी आ ता पहिल्यांदाच आणलं, म्हणजे माझ्याकडून एक दोनदा फेलच झालेली बिर्याणी, ते खिचडी भातासारखीच झालेली, म्हणजे व्यवस तीत सगळं, हे चिकन छान झालेलं पण ते मिक्स केल्यानंतर भात असं वेगळंच, म्हणजे ते टेस्ट, नाही बिरयानी सारखी टेस्ट येते त्याचं, नाही-नाही फक्त एक ऊकली, नाही नाही एक उकलीच घेतली, पहिले पाणी उकळून घेतलं. आणि मीठ वगैरे टाकलं, हो हो तेवढंच ठेवलं, आधी भिजत ठेवलेले तांदूळ, पंधरा वीस मिनिटात ठेवलेले अर्धा तास मे बी असेल, हां आणि नंतर पाणी उकळऊन घेतात, मीठ तूप आणि आपले थोडं त-तेजपत्ता वगैरे टाकलंय, हा ते टाकलेय.
हा.
आणि त्यानंतर मग उकली आल्यानंतर तो भात टाकला आणि पाच-सहा मिनिटच जास्त पण नाही, तो थोडा अर्धा कच्चा शिजल्यानंतर काढला पण मी परत तो असं चालणीमध्ये काढून सुक पण केलं त्याला, पण ते नंतर टाकल्यानंतर अशी तेवढी टेस्ट नाही, बहुतेक मसाल्या मदे पण असे
मसाला हां हां हां हां हां असू पण शकत. मग त्याला मॅरिनेट करताना हे केलं का? आलं लसूण
हो हो सगळं लावलेलं कांदा तळलेला असतो, तो पण टाकलेला. तो मसाला वगैरे सगळ टाकलेलं, दही टाकलेलं, फेटून्. ते सगळं टाकलेल ते छान झालेली ती ग्रेव मस्त. वाटत होती वास वगैरे फक्त वाट टाकल्यानंतर अ ती तेवढा. टस्ट आला पाहिजे ती नव्हती आली.
मग थोडं शिजवून आधी घेतलं काय ते डायरेक्ट तळात तसं कच्चच टाकलं होतं.
नाही नाही पहिले चिकन शिजून घेत. थोडस शिजून घेतला आणि नंतर मग भात पण नर थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं. आणि मग साईड ताट ठेवला आणि पाच मिनिटं अशी वाफ दिली. पण एवढं नाही टेस्ट आली बोले अजून एक दोनदा केले की मी बरोबर.
असं दे होय करत राहिलं ना काय चुकतंय ते लक्षात येतय ना आपल्याला.
ठीक आहे चालेल.
ओके हां हां असू दे असू दे असू दे हां हां हां हां चालेल चालेल.